हा आता आला बघा. हा पण तेव्हा येत नव्हताना, यांना बी दाखवला ना,, हॅलो.. एकवीस,, हॅलो,, एकोणतीस,, काय चाललं?
मी पण सटाण्याला चे ना.
अच्छा. बेक्कार नाही ना माझा प्रॉब्लेम येत होता मोबाईलला आवाज येत नव्हता तुम्हाला कोण त्यांना म्हण हा हा आता आला बरका तुमचा कॉल केला तर आला. काय करता ओ तुम्ही मिटिंग आहे म्हटलं हम्म. अच्छा मग आता घरी केव्हा जाणार
जाऊ ना थोड्या वेळात.
वातावरण पण होतं पावसाचं. हा ना पावसाचं वातावरण हम्म तुमचं तुमचं कोणतं गाव हॅलो बोला ना हा म्हटलं ब्राह्मणगावलाच राहते मी तिथे जवळ. चालेल आता तुमचा नंबर भेट तला मला मिळेल घरी तुमच्या
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
हो सरांना एक मिनटं चालू राहू द्या हा सरांना हा कॉल सरांना सरांना ते राहुद्या सरांना द्या पहिले. हॅलो बोला ना हम्म कुठं दहा मिनिटं होऊ द्यायचे का हॅलो हा बरोबर हॅलो चालू आहे ना आवाज आम्ही इकडं आल्यालो मैत्रीण हाय. अ स घ्या ना सर तुम्ही घ्या ना घ्या ना घ्या ना तुम्ही घ्या ना हॅलो हॅलो चहा
या पाहिलं का चालल्या
हॅलो हा हा काय नाही वातावरण झालेलं आहे पावसाचं जायचं तुम्ही कसं बस नं जाता येतं हा हो का हम्म हा हा मुलगा येतोय घ्यायला तीन वाजता सांगितलं होतं त्याला मग तो येईल आता. थोडा वेळ हम्म बस स्टँडला जाईन तिथं येणार आहे तो. बाकी काय चाललं व्यवस्थित हो घरी कोण हाय मम्मी हम्म हाय ना काही नाही व्यवस्थित चालूयं बग पावसामुळे गर्दी केली पावसाने ताप मग शेतात हरबरा आलेल होता कडायला हरबरा काढला. हम्म हा बाहेरच ठेवलेला आहे तो पण लवकर जा आलाय न पावसाचा भिजल भिजल लांब
हा हा हा हा हा कायच कामं नाय ना होत
त्याच्यात आम्हाला काय आम्ही आधी ह्यांचे कामं करायचे. तेच ना काय करायचं म कराय लागतं बर बर हा मुलांची शाळा असं
मंजूषा ताई मला रस प्यायचा न्याल काय पिऊया ना प्याचाय का का गं प्यायचाय चल